हॅलो!
हॅलो!
हा बोला म्हटलं. हॅलो!
हा बोला.
काय चालू आहे.
काय नाही बा बसला घरी
झालं झालं का तुमचं कार्याच ॲपच कंप्लीट.
कार्य ॲप तर चालू आहे पण त्यांच्यामध्ये आज ना पण व्हिडिओ कॉल समजा तुमचा कॉल
म्हणजे काऊन बंद आहे का सगळं.
सगळं बंद म्हणजे मला त्याच नोटीस नाही म्हणजे काहीच नाही आलं ना त्याचं.
हाव काय, काउन टास्क आले नाही तर तू सौंदडेवर.
सौंदडवड्यावर.
हम्म
हो का
टास्क टास्क आले नाहीत का तुम्हाला?
नाई
नाई का म्हणजे पैल पासून काईच नी आलं.
आं
म्हणजे पहिल्यांदा अजून काईच नाई आलं का.
नाही काहीच नाही आला मी दोन तीन वेळा प्रयत्न केला पण काहीच नाही आला. अ ग्रुपवर टाकलं होता आपल्या, हम्म
तुम्ही कुठचं?
मी रायखेड.
नाव काय.
हम्म
बाकी जेवण वगैरे झालं का?
हो हो
हो काय. तब्येत वगैरे काय नाव यांच्यावर येते न नाव सांगायचं नाई ना.
तुमच्या प म्हणजे पवन ठाकरे आला ब्वा यांच्यावर
हा ह ते कसंय ऍपवर प्रसनल बोलाव नाई लागत न
हाव काय
ह.
हम् बा, बाकी सगळं मजेत आहे ब्वा.
काय म्हंते पाऊस?
पाऊस काय आता तुमच्या गवात जो पाऊसाय तो आमच्या गावाताय. आमचं गाव तुमच्या गावापासून दूर नईये न.
हाव जवलचाय हम्म.
ठीके सगळं.
ब बाकी तब्यता वगैरे सगळं चांगलाय.
सगळ मजेत आ तुम्ही शेरप्या की हे
नई मी सदस्यचाय.
सदस्याय न.
हम्म हम्म.
अं बा.
कुठं गेले नई पावसाळ्यात फिरायले चिखलदरा वगैरे.
नाई नाई फिरायला कुठे जायचं कामच नईये आपलं गाव शेतामध्ये जा शेतामधून घरी या.
हाव हं-हं तेई या हम्म.
त्यात आपल्या काम करायचे.
हाव हा आता पावसाच्यान घरीच असाल ना.
हा आता पावसाच्यान घरीच आ़ओ दोन दिवस् झाले, उद्या पाासून लागले की लागले हम्.
त पता काई सांगता येत नई येणार संध्याकाळपर्यंत.
ते सांगाचाय ना पंजाब डख म की दुपारपर्यंत ऊन तपणाराय नंतर मंग पावस चालु होणाराय असं-
हाव हं तेेत आहेच मंग.
हम्म.
ऊन जास्त तपु रायेल न.
हम्म.
हं बाकी.
बाकी तुम्ही सांगा मी ऐकतो.
अहो एवढे फोन केले एक पण बाई फोन उचलायल तयार नाईये.
नाई.
नाई न पूर्ण झिरो सेकंद झाले सगळ्यायचे.
हाव काय.
ना आता ते तीस कॉल कमप्लीट करायल लागते आता फक्त वीस झाले अजून दहा बाकीेय आज् ची तारीख शेवटी आहे शेवट आजची सव्वीस तारीखाय ना. आज शेवट तारीखाय पूर्ण पण आता फोनवर बोलायल रेडीच नाईये कोणी- ह मंग मी आता कार्यावरचे ज्याचे ज्याचे मेसेज दिसले त्यांना त्यांना करून पाऊ राईली पईले प्रायवेट कॉल नंतर म्हटलं ये तील त मंग करा याच्यावर्-
मी कार्य ऍपवर कीती दिसाच्या पण त्यान त्यांनी् काई असं काई हेच नी भेटलं-
हाव न.
हा मी मेसेज बी टाकला.
हा कोणी रिप्लाय देत नई.
नई रिप्लाय देत नाई मंग म्हजे कार्य ऍफाय नेमकं त मग त्याचा काय काय उ् उपयोग त झाला पायजे आपल्याले असं म्हणणाय ना आपलं-
हा.
हम.
हम बाकी चांगलं आहे सगळं.
बाकी सगळं मजेत आहे काही स्टेशन नाही दोन टाईम कामाला जा घरी या काम करा जेवण घेऊन तर करायच लागते, बिना जेवणाच होते काय.
हा बाकी मूल बाळ कुठं गेले.
मुलं एक शिकेला जायलाय बाहेर, एक गावले जायलाय. मामाच्या घरी
हाव काय हम
तुम्हाला मुलं किती आहेत, मुली जात काय.
हाव हम्म
हम्म.
तेच नाही म्हटलं कसे दहावीस कॉल, दहा दहा कॉल कम्प्लीट झाले की मग टेन्शन नाही रहात.
हा नाना
हा
आम्हाला तर कॉलचे काय आ सध्याचे काही हे नाही आलं.
हा तुम्ही आता खुल का मग ऍप.
नाही म पहिलेच खुलेलं ज्यावेेळेस आपल्याला ते कार्या अँप दिलं होतं की नाही. त्यावेळेस खोलेलं आहे, ॲपही खोलेला आहे त्या याच्यामध्ये सामील बी होईल आपल्या ग्रुपमध्ये.
हा मग तुम्ही करून पाहिलं नाही का पहिल्यांतर असं रिफ्रेश वगैरे हे केलं नाही काहीच.
सगळं करून पाहिला पण काही हे नाही जेमलं नाही.
नाहीय का.
हम्म.
ठीक आहे मग थोड्या वेळ अजून थोड्या वेळान लावला तर उचलतान ना मग.
हॅलो थोड्या वेळने लावला तर एकदा उचलसाल का?
हो हो चालते.
ठीक आहे.